हा येतोय का आवाज?
होता येतो. आपण बोलत होतो श्रावण सोमारद तर म्हणजे श्रावण सुोमारी काय काय करतात वगैरे असं. हा तर तेच आपण कंटिन्यू करूयात हो.
हो हो चालेल.
नाही बेस नाही. ह तर तुमच्या इकड कस म्हणजे कस करतात श्रावण सोमवारी काही काही पूजा वगैरे कसं करतात.
आमच्या इथं ते प्रत्येक सोमवारी उपस पकडतात आणि ते प्र म्हणजे काय काय प्रत्येक सोमवारी शंकराच्या मंदिरात जातात. काय काय त्या पुर महिन्यामधून एकदा तरी ऊ येतात मी तुम्हाला सांगितलं ना. हिरे महादेवाचं पाच पांडवांनी बांनलेलं ह तिथं खूप त्या मंदिरात एकदा त्या श्रावण महिन्यामध्ये कोण ना कोण एकदा तरी जाऊन येतच.
म्हणजे मंदिराचं नाव वगैरे काही असेल ना असं काही
हा ते अंबरनाथ मध्ये शिवलिंग म्हणून आहे बघा शिवलिंग कस महादेव ण फेमस आहे ते अंबरनाथ मध्ये आहे ते मंदिर
होय.
तिकड. फेब्रुवारी महिन्यामध्ये महाशिवरात्र पण असते ना ती पण फेब्रुवारी महिन्या बघ महाशिात फेब्रुवारी मध्ये माहिच महाशिवरात्री असते ना.
हो हो फेब्रुवारीमध्येच असते फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये हा माग पुढं येते थोडस हो हा.
तर ती महाशिवरात्री असते ना त्यावेेळेस तिकडे ना जत्रा भरते. खूप मोठी जत्रा असते.
तुम्हाला जवळ आहे का तिथून अंबरनाथ तुम्ही राहताय तिथून जवळ आहे का? हॅलो. हा हा हा ब्रेक. दुखत होता गर आवाज हा.
हा म्हटलं माझ्या इथून दोन ते अडीच तासाच्या अंतरावर आहे म्हटलं.
हो का हा मग तुम्ही असं जात असाल महिन्यातून एकदा
हा मी हो मी गेली होती आणि मग आणि मग जे बाकीचे उपास वगैरे पकडतात. तिकड जाता नाहीत मग आजूबाजूला आपल्या घराच्या शेजारी जे छोटे शंकराचं मंदिर असत ना मग तिकड पाया डव नेतात असं करतात कि नै्य वगैरे दाखव. पूजा वगैरे करतात असं करतात तुमच्या तर कशी करतात
आमच्या इकड कस् अ म्हणजे, दर सोमवारीच जातो. आम्ही तर आणि आता म्हणजे पहिलं आम्ही लहान होतारी वगैरे जायचो होत तर आता, आता कसं तिथं सप्ताह वगैरे बसतो ना! तर मग आता महिनाभर तिथं पूर्ण कार्यक्रमच असतात. तिथं विना वगैरे असं घेतात, आमच्या गावातले असं गल्ली वाईज. अ छोटस गाव आहे ना! तर गल्ली वाईज एक एका माणसानं दररोज घ्यायचा तो विना. मग तो रात्रभर दिवसभर असा खालीच नाही ठेवायचा. हम्म! त्यारी आपल्या आपल्या ह आळीपाळीनं घ्यायचं असं आज ह्या गल्लीतलं कोणी, मग त्यांच्या घरातले समजा आता एका गल्लीमध्ये, समजा चार पाच घर आहे तर त्यांच्यातल्याने मग त्याच्यामध्ये विभागणी करायची. तो विना घेऊन उभं राहायच तिथं असं आणि.... शिवामूठ तर सगळीकडेच वाहतात ना. म्हणजे, सोमवारीे वेगळी येती मूग, जवस, तीळ अजून काय अस सातू, तांदूळ जर पाच सोमोवार आले तर असं येत ना तर मग या दिवशी सकाळी मग लवकर उठून आंघोळ ते करून. मग महादेवाची पूजा घरी पण करतात बरेच जण ते, पाठावर नाही का मडतात बघा, हा ते कोणा कडं गंगेची वाल वा असते. नाही मग कुणी आपला भोळा भाव देवा पाव असं म्हणून, आपली जी उपलब्ध असेल ते त्यांनी मग शिवलिंग वगैरे करतात तिथं पूजा. आता ते भोपळ्याचं देट परत आपले ते धोत्र्याची फुलं वगैरे भरपूर आता हिरवळ असत. सगळे आलेले अस आता बेल पण अ हिरवा - हिरवा खूप छान असतो ताजा- ताजा म्हणजे सगळंच हे असतं ना मग ते आपण म्हणजे वाहतोच. अ घरी पण पूजा करून. आम्ही पण घेऊन जातो तिथं आमच्या शेजारी च ते मामाचं शेत आहे तर त्यांच्याकड ना असं बेलाचं झाड आहे. तर हाताला येतो असा बेल म्हणजे हाताानं तोडता येतो म्हणजे, खूप आनंद होतो तो मग ते बरेच जण म्हणतात की सोमवारी बेल तोडायच्या नुस तो मग आम्ही रविवारी वगैरेच आणून ठेवतो. असं सगळ्यांचे एकशे आठ, एकशे आठ किंवा एकशे अकरा. मग जर लवकर गेले सगळे दोघी तिघी तर मग असं एकशे एक, एकवीस असं म्हणजे आपल्या जस वेळ असेल तसं आणतो मग, ते रात्रीत सगळं मोजून ते ठेवायचा. आणि ती तर, शेतात पण खूप ते आहेत पांढरे फुलं. आता खूप निघालं बघा ते पिंडीवर वाहतात ना ते, त्याचं फळ पण धोत्र्याचं ते माहित आहे का तुम्हाला?
हो माहित आहे ना!
हा ते कुठले तरी सोमवार. पाच सोमार क राहिलेत का आता बऱ्याच बायका. हम्म! तर ते मग आम्ही सकाळी मग असं घेऊन जातो. आणि असं पण तिथं, हम, हरिपाट वगैरे नाही का! पाच वाजता घेतात. हरपाट घटाला वगैरे पण जाती माझी आई ते शेजारचे म्हणजे बरेच मिळून अशा पाच सात बायका जातात. तिथं मग गेल्यावर तिथं शिवलिंगावर पाण्याने असं अम अभिषेक, करून दूध, मध म्हणजे ब बेल वगैरे, घेऊन जातात बेलाची पानं दिवसभर मग आता उपवास असत असतो ना आमच्या इकडे, संध्याकाळी सोडतात उपवास म सोमवारचा,
हा आमच्या येतं पण संध्याकाळीच सोडतात
हा म्हणजे बरेच जण साबुदण ते खातात. अ पण ज्यांना सहन होत नाही तेच, सहसादर असा निरंकार धरतात उपवास, श्रावण कारण महादेवाच खूप कडक वरत असतं ना,
हो
असं म्हणतात हा तर मग ती जशी जशी, आता आपल्या तर माहिती आहे तुम्हाला शिवमोठ वाहण्याची परंपरा आहे. पण ते अजून पण मी कन्फ्युज आहे की म्हणजे पहिल्या सोमवारी, तांदूळच व्हायचे का दुसरं पण काही येतं असं. आणि शिवमुठ असती ना पहिल्या मग ते शिवमुठ पण म्हणत ना ते माझी आई पण ते देवाचं मंत्र म्हणते, ती काहीतरी शिवा शिवा महादेवा असं तिन शिकवलेलं आहे आम्हाली,
मी लग्नाला चहात प, मी लग्नाच्या आधी पकडायची लग्न झाल्यावर आमची तर पकडत नाही ना, तिथ माझे सासरी नाही पकडत कोण काय सगळं त्याच्यामुळे मला आता जास्त, माहिती नाही
तुम्ही तुम्ही अगोदर करत असाल तर म्हणजे करायचं ना, थोडंसं तेवढंच आपलं धार्मिकतेवर म्हणजे थोडंसं बरं वाटतं मनाला, प्रसन्न शांत वाटत थोडस असं. आणि त्याची ती पोती म्हणजे, कथा पण आहे ना एक आमच्याकडं, ते ओम न म शिवायचा मग एक शे आठ वेळा तिथं बसून, असं मंदिर छोटसच आहे असं वाकून जावं लागत. तो खाली, म्हणजे दगडी बांधकाम म्हणजे तुम्हाला म्हणलं नाही का रामाच्या काळातलं मंदिर आहे ते असं दगडी म्हणजे पूर्ण असं, गावभरा पण खूप उंच असा दगडी म्हणजे एकाच दगडात असा बांधल्यासारखा, तुम्हाला वाट, ण जावं लागत कधी कधी असं पाठीला पण लागतं खूप छोटा दरवाजा आहे त्याचा,
इथं उल्हासनगर आहे ना तिकड पण ना एकशे, तिकड पण एकाच मोठं आहे दगड्यामध्ये असं शिव मंदिर तो बांधलेला आहे म्हणून आ आतमध्ये असं ज म्ह हम् तेच शंराची शिव मंदिरच होते शंकराची मूर्ती आहे आणि जाताना, मोगलांच्या टाईप एकदम छोटे छोटे असे दरवाजे आहेत मी ते ना लहानपणी पाहिले होत तर ते जायला ना इतकं छान सुंदर वाटत.
हा मस्त वाटत त्याच्या, म मध्ये गेलं की असं मन प्रसन्नच होत ना आपलं, आता आमच्या इकडं थोडी रहदारी वगैरे वाढली ते असं, टोकणी उंच टेकडीवर होत. मंदिर आमच्या तिकडच्या ते महादेवाचं मंदिर आहे त्याच आता टोकनेश, नाव पडले अस थोड टेकडीवर आहे ना थोड जागृत देवस्थान आहे. ते असं हा खूप आम्हाली तर म्हणजे सगळं, इड सगळं जे जेवढ्या इकडच्या भागात, ते सगळे ते पहाद्यावावर ह काय करेल तर चला काय करत नाही महादेवावर सोडवून द्यायचं सगळं आपण कसं म्हणतो देवावर भरवसा, तसं म्हणजे इकडचे लोकतिकडचे, अस चला एकदा देव काय करल काय करत नाही आपल्याला कशी भीती नाही. असं म्हणतात ना
हा अच्छा
ते मग ते धान्य वगैरे अर्पण करतात आता इकड म्हणजे खूप प्रगती झाली त्या याची मंदिरांमध्ये पहिलं कधीतरी असं म्हणजे ते गुलामगिरी वगैरे जायचे तिकडं असं फॉरेस्ट सारखं होत झाडी वगैरे खोप जायला पण तिकडं म्हजे पण आता खूप तिक प्रगती झाली सगळं तिथं भजनी मंडळ ते तयार झालंय तिथल्या जवळ अस तयार करतात ते म्हणे खूप तिथं आता ते दुकानं नारळ वगैरे पहिलं काही नाही आमच्या गावामध्ये ते बेलीचं झाड असायचं ना त्याथले- काढायचे पहिलं काय नव्हतं असं सोमवारीच तोडायंचे नाही काय नाही निघालं देवाला चला जायच तिथे खूप मोठ झाड होतं ते झाडावरती चढून काढावा लागायचा बेल तेव्हा नाहीतर मग ती ज्यांच्याकडे बेल होत त्यांना ते दुसऱ्या- फांदी द्या म्हणून ते करावं लागायचं मागावं लागायचं पण ते आता म्हणतात सोमवारी तोडायचं नाही मग बरेच जण पाहवारी पण नाहीत थोडत बेल हो आता मग इथ जवळच आहे आमच्या आणि गावापासून खूप आमच्याला लांब यते तर तेवढं आम्ही चालत यायचत मधु मधल्या रस्त्याने मैत्रिणी मैत्रिणी घरचे असं हा खूप मज्जा आहे यायची लहानपणी
हम् हम् हम्
हम
स ते ठीक आहे ना ते दुसरा कॉल घेऊ आपण आता
हो चालेल